हॅलो हॅलो आवाज येतोय?
हो हो, येतोय मला आवाज तुमचा.
बोला ना.
हा‌.. हा... झालं का आवरून सगळं काम. होय का, हम्.. आज काय जेवण बनवलं होतं मगं.
आज एकादशी होते ना, साबुदानाची खिचडी.
हा बघ लक्षातच नाही हम्म. आता कसं एकादशीच वारी वगैरे, ते पण चालू होऊन जाईल ना.
हो, आता वारी म्हणजे दिंडीत. तर चालू झालेली हम्म. तुमच्याकडे करता की नाही कोणी?
करायचे आ हो एकादशी वगैरे, पण आता नाही धरत उपवास वगैरे.
हम् हम्.
हम्. आधी सगळे उपवास केलेले आहे, आता थोडंस चालायचंच. हम्म हम्म. फक्त आता ते, चे उपवास असतात, नवरात्री मधले वगैरे.
हम्म.
आणि श्रावण सोमवार आता चालू होईल ना.
हम्म.
हम्म त्याचे उपवास करता.
खर तर उपवास म्हणजे, असं काही नाही कि केलेच पाहिजे किंवा, कोणी सांगितले करावच ते, आपल्या शरीरासाठी करायचं.
हा एक दिवस आराम आपल्या शरीराला.
हम्.
दुपट ते म्हणताना एकादशी खाय दुप एकादशी दुप्पट खाशी असं होत जात
तसंच होतंय की, एकादशी वगैरे, आपल्याला दर पंधरा दिवसांनी पोटाला. थोडासा आराम मिळावा याच्यासाठी असतं पण आता झालं काय साबुदाणे वगैरे असं, खाऊन अजून पोटाला त्रास होतोय.
त्रास होतो हो ऍक्चुली आपल्याला ते माहि तेच नाही साबुदाणाची रे म्हणजे कसापासून बनतो? ना त्यांच झाड आहे न, काय काहीच कळत नाही कुठून येतं. ते असं होऊन जातं ना.
तर मूळ कंदमुळं असतात त्याच्यापासून बनवतात बहुतेक बघितलय मी. व्हिडिओ वगैरे.
हा पण त्याला खू ते कंदमुळे म्हणजे, ते झाडांनसारखंच अस चला मगं त्याची प्रोसेस किती होते आहो, जर आप आखं झाड. तुम्ही त्यांचा छोटा एक दाणा बनवताय. तर त्याला किती प्रोसेसमधून, जावं लागतं ना ते.
पणा त्याच्याने पोटाला अजून त्रास, होत पण, आता असं ऑप्शन नाहीये.
हो, पचायला तो थोडा, जडच असतो साबुदाणा.
श्रद्धा असते आपली. की उपवास करावा मग, करावा तर काय खावं ना म्हणून मग.
बरोबर बगर नाही चालत नाही, एकादशीला.
चालतंय तसं काय नाहीये.
हो चालते ना हा चालते खा, बरेच जण खातात बगर.
खातात, पण मला नाही आवडत मगं.
तेच तेच प्रॉब्लेम येऊन जातो.
हम् हम्.
हम् हम. ते कस साबुदाणा कसं, चवपण वेगळी लागते ना. त्याचात शेंगदाणे बटाटे. मिरची म्हणजे, सगळं असतं ना. तसं आहे आपण बगरीचा भात कसा म्हटलं, म्हणजे भातासारखंच होतं असं आहे ना. हॅलो, हॅलो, आवाज येतोय का, हो माझा हॅलो. हॅलो,